हॅलो!
हा आता आवरले बघ ते मघाशी कामं होतं म्हणताना फोनं ठेवलो लगे
हा तेचं मी पण तेचं बघूया म्हटलं तुझं आवरलं काय काम.
होय आवरलंय बघं कामं आता
हा तेचं आपलं बोलणं अर्ध राहिलं त्या दिवाळीच्या टॅपिंग वर मग त्यांना बघूया म्हंटलं करून हा,
होय तेचं कि ते पाडव्याला आपण माहेरी जायचं बोलतं होतो. तोपर्यंत आणि ते बाळ तून उठल्यावर ठेवलं तसं.
ठेवलेसं होय. होय. ते दिवाळीचे चार दिवस भारीचं असतेनं धनुतेरदशी ला चालू होतेयं दिवाळी
होय गं ते एक चार दिवस असेल बघं ते धनुतेरदशी दिवशी एक पाडवा एक.
पाडवा एक नरक चतुर्थी म्हणजेच की आपली दिवाळी आणि परत ते गावं वासरूचं पूजनं एक असतयं
होय त्या नाही गाईला पूजा करायला आपण जायततं नाही काय.
होय आम्ही पण जातो संध्याकाळी या आरतीचं ताटं लाडू त्यांनी घेऊन कारण फराळ त्या वेळेस तयारचं झालेला असते ना.
हो आणि ते दयायचे असते ना गाईला पण
होय होय गाईला देवचं मानता तेतीसं कोटी देव असतं.
होयं
गाईला दिले कि सगळ्यां देवांना पोचतंय
हा पोहोचल्या सारखं असते म्हणताननां. म.
म बऊबीजला
हा बोलकी
बहबीज ला गेले नाहीस ना
भाोऊ वेजाला गेलतो की ग गेलतो आणि पुढं सगळ्यांसनी बोलवून घेतलय आम्ही गेल्यावर तू ये मी ये म्हणून फोन केलच केलं सगळ्या
हो आम्ही पण तस क सगळी एक एकत्र आणि एकत्र आल्यावर काय विचारायचं का म्हणे दंगा मस्ती
अग रात्रीच बारा वाजले एक वाजलं तरी बोलणं संपत नाही काही नाही बसायचं रात्री उशीर पर्यंत मग रात त रे आईस्क्रीम आणून खा कुठं काय करून खा
हा मग मग गिफ्ट काय मिळालं भोबीजला
भाऊ बिजला म घड्या घेऊन दिलाय बघ भावानं
होय हा हा चांगली होती ते नवीन आलेलंचं काय हा मला साडी मिळाली बघं ती नवीन आलेली. कलाांजली पॆठणी.
हा हा होय ते खूप छान दिसते ते आम्ही पण घ्यायचं म्हणा लागले खरं काही घ्यायचं घडलंच नाही
कस आहे ना त्याच्यावर ब्लाउज ते
होय होय त्याला ब्लाऊज पूर्ण वर्कचा आहे त्याला खूप छान दिसते ते ब्लाऊज
ते आणि आता किती हे आहे ते आर वर्कचे क्लास वगैरे चालू आहेत की
होय चालू आहे तिथे इनचरकंजीला पण चालू होते
हा आणि त्याला फी पण भरपूर आहे वाटते क्लासला परत आता लग्न सराय चालू असल्यामुळं म्हणजे हे मिळालेय तर करायला पण असं हे हाय नय ते कोणकोण शिकलय त्यांच्याकड करा रेट पण भरपूर आहेत त्या ब्लाऊजच होय होय. रेट भरपूर येत ह्याला ब्लाऊज ला तयार करून घ्यायला आणि त्यांना पण तसं द्यायला पाहिजे कारण ते हातावर सगळं करतात म्ह
होय हातावर आणि त्याच ते साहित्य मिळतं ते पण खूप महाग आहे. आणि कसं चांगलं साहित्य वापरायचं असलं तर जरा रेट द्यायलाच लाग त्या नायतर मग ते हलकं साहित्य वापरलं की मग पांढरं पडत्यात. त खराब होतय लगे
हम्म होय खराब पडणार कि ते
हो.
आणि आता ते ज्वेलरी पण सगळं हेचं आल्यात की, वन ग्रॅम परत
होय मी पण परवा गेलेले जोडवे आणायला ज्वेलरी मध्ये ज्वेलरी शॉप मध्ये त्यावेळेला पण बघितलं मी आणि म्हणजे आता कसं सोनं घ्यायचं कॅप कॅपॅसिटीच नायये ना तेवढी खूप महाग झाले त्यामुळ मग ते आत आता कसं तयार केला तर ते प पट्टीचं घंटर म्हन नेकलेस परत कानातलं तीन कनय सगळं वन ग्राम मध्ये तयार केलात आणि असल भारी दिसतय ते सगळे तेच घ्यायला लागल्यात.
हो मग आता परिस्थिती नसल्यावर काय करणार तसलच घेण खरं त्याला सेंट वगैरे परफ्युम आणि गरम पाण्यात ते वापरून चालत नाय म्हण ते
होय मग होय त्याच्यापेक्षा आपण मग घ्यायचं आणि कधी तरच वापरायचं
होय होय काय तर सण असलं कार्यक्रम असल तर वं तेवढ्यापुरतं वापरायचं ते
होय खर ते ते ज्वेलरी ना ते काठ पदरच्या साडीवर तर एवढं भारी दिस
लुक एकदम छान येतेय सोड कारण महाराष्ट्रीयन लूक करे केलं की भारी वाटते का सुटा नत अग आता जवळवट पौर्णिमा आला की कस काय तयारी मग सगळ्यात ब बायकांच आवडत सण
होय वट पौर्णिमा एवढं भारी वाट ते आवरायला त्या दिवशी आणि तू कस आवरलास निकल दा
मी कल तुझ्यापेक्षा मी कस जास्त होय होय. होय. तयारीच की महाराष्ट्रयन लुक म्हणजे छान वाट हा हा आता थोड्या दिवसातच आल की आता ते
होय आणि तेच की नऊवारी नेसायचं म्हणायला लागलंय. बघूया आता त्याच्यावर सगळं ज्वेलरीतेन सगळं तयार करायला पाहिजे. एक एक एक एक तयार करायचं.
होय आणि ते काय तर वट पौर्णिमेला ते सावित्रीच हे आहे तुला माहितीय काय कथा हाय ते सावित्रीने आपल्या नवऱ्याला अ म्हणजे असं वाचवण्यासाठी व्रत केलती वडाच्या झाडाला सं सात फेऱ्या मारलेली दोरा दोरा घेऊनच कि ते
होय ते तो नवरा सात जन्मी मिळावा
हा सात जन्म असा मिळुदे म्हणून ते की तिनं पूजा केलेली मग नवरात्रीचा परत आलेला वाटत ट
होय
होय आणि त्या दिवशी
होय त्या दिवशी उपवास फक्त फळच खायला लागत म्हणत त्या उपवासादिवशी फक्त फळच खायची
होय फळच की खायची तेव्हा आणि काय संध्याकाळी आता आधीची बायका सोडत नव्हती आता काय आता काय नवीन पिढीला सोसत नाही तेवढं म्हणताना संध्याकाळी सोडतात
कसं एकच खारीक किंवा एकच फळ खायचं आणि तेवढंच
आमची मम्मी तर पाणी सुद्धा पित नाही एकच खरीक खात्या आणि चहा एक वेळ पि पित्या झालं तेवढेच
आणि त्याच्यावर दुसऱ्या दिवशी त्याने उपवास सोडतात
होय होय आधी तसंच करत होतीत
आम्ही नाही आम्ही आता संध्याकाळी सोडतो आम्हासनी काय पेलत नाही तेवढा कडक उपवास
ते सावित्रीन कसल केले असतील ना कडक
होय ती तर पूर्ण कडक उपवास केलेली
होय
आधीच्या बायका घट ह्यात सोडा होय आमच्यासारखी काम पण पेलत नाहीत खायचं पण होत नाही उपवास सहन होत नाही
आधी कसं खरं सगळं विदाऊट केमिकलचं सगळं अन्न होत नी फळ तेन आता कसं फळांना रात्री औषध मारलं की सकाळी पिकतय शेतात तेन बघितल्यास काय वांगी वगैरे इंजेक्शन देऊन मोठं करतात सगळं ते फळ होय
आता न्यूज ला पण दाखवालते ते आंब तेन कुठल्या केमिकलमध्ये ते कच्चे आंब केमिकलमध्ये बुडवणार आणि ते बुडवून काढल्यावर पिवळी धमक
धमक आणि त्याला काय टेस्ट नाही का नाही नॅचरल जे टेस्ट टेस्ट असते ते नाहीच आहे की त्याला
खरं हे हानिकारकच की आता सगळं त्यामुळंच आपल्याला हा त्यामुळे आपल्याला असं आधीच्या बायकांच्या सारखं काम पेलत
पेलत नाही तस ताकतच नाही आपल्याकड ते मधे ऐकलंस काय दाखवायलात बग ते कलिंगड इंजेक्शन करून पिकवलेले आहेत आणि छोटी मुलं खाल्लेलीत आणि मेलेलीत एका घरातलीच की ऐकल्या
प होय होय बघितलंय
हा ते आणि आता कोबी सुद्धा प्लॅस्टिकचा आला आहे म्हणा बाजारात घेताना व्यवस्थित घ्यायला पाहिजे बाई ते होय ते फळ ते कसं पाण्यात गरम केल्यानंतर ते प्लॅस्टिकच असल्यामुळे ते असं हे होतय की मऊ पडतंय आणि आपली कोबी म्हणजे जर शेतात उगवलेलं असल तर ते कस हाताान असं प्रेस केलं तर सगळं बारीक होतय आणि ते प्लास्टिकच आहे ते होत नाही तर आत्ताच्या ह्याच्यात सगळ्यांसनी गडबड वेळेचं महत्त्व लई हे गडबडीत बघाचं ते चिरायचं ते फोडणी टाकायत जायचं पण तस करायला नको पाहिजे नाही तर आपल्याला हानिकारकच की
आता सगळं टेस्ट करून सगळं बघूनच घ्यायला पाहिजे ते
होय खरं सकाळ सकाळी कामाच्या गडबडीत कुठलं होतय तसं करायला खरं काळजी घ्यायलाच पाहिजे
हम् त्या कामात ना जरास वेळ काढून आपल्याला ते सगळं बघायला पाहिजे नाही
पण ते भाजीच्या पेंडीतन अ हिरवा्या कलरच सापलान ते सिटीत कोणत आता सिटीत काय कामाला जॉबला जाणार अस मग गडबडत चाकुून कट करायला गेली त्या भाजीसोबत ते सापच पिलू असं लहान ते ओळखलं नाही वाटत त्यांना भाजी येत आणि ते तसंच कट न तिने तसं शिजवून खाल्ल्यात नंतर न त्यांना विष बाधा झालं की म्हणता कायतरी ट्रीटमेंट त घेतले असतील तर असं मग गड कितीला पडणार ते जॉब मग
होय
आणि लहान मुलं असली तर अवघडच क मोठ्यांना काय तर थोडं तर सण करता येईल लहान मुलांना
होय लहान मुलांचं काय आणि त्यांची कुवत पण नसते ना तेथोडं सहन
हो त्यांच काही बॉडी अजून तेवढी नसते त्या पूर्ण बॉडी हेच तयार झालेलीच नसत तेवढं सगळं ते सहन करण्यासाठी
हो आपण आपल्याला सण होत नाही त्याच्यावरनच ओळखायचं त्यांना किती सहण होते किती नाही
हो
त्यामुळे सगळं बघून करून सगळं घ्यायला पाहिजे आता आणि जास्तपर्यंतक बी फ्लावर वर जास्त औषध असते ना
होय ते केमिकलचे व्यवस्थित हेच होत नाही फुलतच नाही नाही त्याच्यामुळ कार त्याच्यामुळे कॅन्सरचं प्रमाण लय वाढले कोबीज आणि फ्लावर मुळ
होय म
होय आणि जास्त म्हणजे स्त्रियांना जास्त लवकर व्हायला लागले कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढले स्त्रियांच्या मध्ये
हो स्त्रियांच्या मध्ये जास्त वाढले
वाढले काय करायचं ह आता ट्रीटमेंट पण तसे निघलात त्याच्यावर पण तेवढं पैसा पण पाहिजे कि घालायला
पैसा असणार आणि ते ट्रीटमेंट हेऊ नी पैसा नाही त्यानी काय करणार
होय हो आधी तर तेच म्हणजे घालायला हे होत नव्हतं पण आता सरकारनं ते काय ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुले ते त्यानी सोय काढले चांगलाय ते परत पाच लाखापर्यंत तुम्हाला अ म्हणजे मदत मिळेल ते आणि तस काढले ते आणि चांगली गोष्ट झाल्या
होय आता हाय सगळ्या सोयी पी निघलेल्या आहेत पण खर माणसांचा हाल होतय ना
होय होय आपल्यालाच ह सहन करायला लागणार कि ते
आणि ते स्टेप लवकर म्हणजे पहिली स्टेप त नसली तर कवर्हवर होते ते एकदम लास्ट टापला असलं तर मग काय कवर्ह होतच नाही त्याला किती पण औषध घाला किती पण पैसा आहे करा
हो हो काय करायचं चालते
छ म्हते करते आणि तुला
हा चालते मी पण करते गे तुला नंतर आणि
हा हा बर बर ठक हा